नमस्कार!
गुड मॉनिंग!
हॅलो, गुड मॉर्निंग! नमस्कार कसे आहात?
एकच नंबर.
हा मग आम्ही शेती करत होतो मग आम्हाला मधीच एक उपाय सुचला सेंद्रिय शेती. ती कराव म्हणून.
ह मग काय माहिती त्याबद्दल.
अ सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत रासायनिक कीटकनाशक. आणि कृत्रिम रसायनाचा वापर न करता. नैसर्गिक साधनांच्या मदतीनं म्हणजे केली जाते ती शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
हो बरोबर आहे.
आणि या पद्धतीत जमिनीची सुपीकता पर्यावरण आणि मानवी आरोग्याचं संरक्षण. करण्यावर भर दिला जातो.
हम.
आणि सेंद्रिय शेती शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य पण आहेत काही म्हणजे बघायला गेलं. तर शेन खत, कंपोष्ट खत. गांडूळ खत यांचा पण वापर सेंद्रिय शेती करताना केला जातो.
कुकुट पालन, शेळी पालन, मस्त पालन. त्याच्यामुळे कोणी आपल्याला सेंद्रिय शेती. शेतीचा फायदा मि्र शेती एक पद्धती.
हो माहिती आहे ना अगदी बरोबर आहे तुमचं.
मगं आणखीन काय म्हणता मगं.
आ आणखीन
मोबाईल मध्ये बघू नका.
तिथंच रेकॉर्ड होते. अ जीवामृत, बीजामृत, दशप्रणिर्क यांसारख्या जैविक उपायांचा वाप वापर केला जातो सेंदय शेती करताना आणि बघायला गेले तरं रासायनिक खत त्यांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळणे हे खूप गरजेचे आहे. आणि मातीची सुपीकता आणि जैविधता वाढवणे पण हे पण गरजे चे आहे आपल्यासाठी सेंद्रिय शेती करायचं म्हणल्यावर.
हम्.
आणखीन सेंद्रिय शेती करायचं म्हल्यानंतर त्याचे पण आपल्याला खूप फायदे पण आहेत, म्हणजे तस बघायला गेलं तर आ आपल्या आरोग्यदायी आणि विषमुक्त अननधान्य मिळत आपल्याला आपल्या परिव त्याला आपल्या लहान मुलांना म्हणजे कुठला आरोग्याचे नुकसान होत नाही, कुठलीही रोगराई होत नाही त्याच्यामुळं सेंद्रिय शेती करण आपल्यालासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकते. अ सेंद्रिय शेती करण्यामुळे. आणि पर्यावरणाचे प्रदूषण कमी पण हो ते सेंद्रिय शेतीमुळ त्यामुळ पर्यावरण पण व्यवस्थित राहतं. आणि उत्पादनाला चांगला बाजारभाव पण मिळू शकतो आपल्या आणि अ सेंद्रिय शेतीचे काय तोटे पण आहेत. तुमचं काय मत आहे फायदा संंदे शेटचे फायदे काय काय वाटतं तुम्हाला आणखी.
म का फायदे आहेत भाजीपाला सेंद्रिय शेतीमुळे भाजीपाला पुन्हा पीके पद्धतीने येतात चांगल्या रोगराई होत नाही. त्यास असे बरे काजारहत ती सेंद्रिय शेतीन केल्यामुळं रा शेतीचा वापर केल्यामुळे कीटकनाशक फरल्यामुळे पण सेंद्रिय शेतीचा.
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं पण. आणखीन शिंद्रे शेतीचे काही तोटे पण आहेत. जस की बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात आपल्याला उत्पादन कमी येऊ शकतं.
हम्म हम्म.
आणि अ सेंद्रिय खतांची उपलब्ध या आणि व्यवस्थापन आवश्यक असायला पाहिजे सेंद्रिय शेती जर करायचं म्हणलं तर. आणि कीड व रोग नियंत्रणासाठी अधिक नियोजन करावं लागतं आपल्याला.
ह कराव लागतय सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रकार. रफळे, पालेभाज्या, कापूस हास काय काजे.
हो आणखीन सेंद्रिय शेतीवर आपण अ खूप काही म्हणजे ही करू शकतो त्याच्यावर बाजार धान्य काढू शकतो आणि ते धान्य बाजार भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकून आपण पैसा कमू शकतो.
शेतीमुळे पाणी पुन्हा झालं तर. काय काय समर्द शेताच झाडे जगवा झाडे जंगल तोड असलं पण हे केल्यामुळे सेंद्रिय शेती चांगली पिकते.
हो ना आणि या पद्धतीमुळं जमिनीची सुपीकता पण खूप टिकून राहते.
ह असते असते, सेंद्रिय शेतीमुळं म्हणजे, सेंद्रिय म्हणजे शेणखत. त्याच्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन ह्यांचे जे अ टाकाऊ पदार्थ जे असतात, ती शेतीमध्ये टाकून चांगली शेतीला मातीला चांगली सुपिकता बसणार
हो ना ती बरोबर आहे तुमचं आणि शेंद्रिय खतांमुळे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते, त्यामुळे आपल्याला पाण्याची बचत होऊ शकते. आणि खर्च बचत सुद्धा होऊ शकते म्हणजे बघ चायला गेलं तर कसं आहे माहिती आहे का, घरच्या घरी किंवा स्थानिक पातळीवर खत तयार करता येतात, असल्याने शेतीचा खर्च पण आपल्याला कमी होतो. आणि आपल्या उत्पादनाची गुणवत्ता पण आपल्याला म्हणजे वाढवता येते म्हणजे सेंद्रिय पध्दतीन पिकवलेलं अन्न विषमुक्त, पौष्टिक आणि चवदार असते ना. त्यामुळे सेंद्रिय शेती करणं हे आपल्याला खूप गरजेचे आहे.
सेंद्रीय शेतीमध्ये फळभाज्या पण भरपूर येतात, त्याच्यामुळे आपल्याला बाजार मार्केट न आपण बोलय सका मत नाही
प्रवे आहे तुमचं. आणखीन जैविक कीटकनाशक म्हणजे कसं पिकावरील रोगांसाठी निंबोळी अर्ख किंवा दशपर्णी अर्क किंवा ताकाचा वापर केला जातो, त्यामुळे पण सेंद्रिय शेती करण्याचा आपल्याला खूप मोठी मदत होते. आणि रासायनिक खतांचा पण वापर केला जातो बरं, जसं बघायला गेलं तर पर्याय म्हणजे अ शेणखत, कंपोष्ट खत हिरवळीचे खत आणि गांडूळ खत यांचा पण वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पण शेंद्रिय शेती करण्यास आपल्याला खूप मोठा अस एक आधार मिळतो.
सेंद्रीय शेती कमी, पण रासायिक शेती जास्त त्यांच्यामुळे लोकांना कोरोना, डेंगू, मलेरिया भरपूर आजार पण झाले, त्याच्यामुळ भारताची लोकसंख्या देखील कमी होत चाली आहे. भरपूर लोक चाळीसच्या वयातच मराय लागलेत मरण पावतेत त्यांना शंभर बी गाठ अस सांगतात की नाही कारण ति रासायनिक शेती केली.
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं. आणि बघायला गेल तस तर का अ सेंद्रिय शेतीच करणं खूप आपल्यासाठी अ गरजेचं आहे. अ रासायनिक शेती ही खूप म्हणजे, आपल्यासाठी धोकादायक आहे. आणि रा सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे साधन सामग्री म्हणजे कोणती कि जसं शेणखत, गांडूळखत आणखीन बघायला गेलं तर, बघा कि निंबोळी सारख क अस वापरूनच आपण सेंद्रीय शेती करायला पाहिजे.
हम्म हम्म अच्छा हा बरोबर आहे
सेंद्रिय शेती म्हणजे औषध बाहेरच काही वीड वगैरे असं कुठले खतंबी तर न वापरता आपण घरी घरगुती तयार केलेली खत वापरून. पण ते करू शकतो.
आपण पण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे कि बाबा रासायनिक शेती करू नका होताळी तेवढं सेंद्रय शेती करा किटकला. ते जमिनीला काय लोक काय करतात नाही. स जमिनीचा वरल्यानंतर रोपयेच्या आधी रेशन दश ति कायलाॉ
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं पण.
त्यासाठी आपण शेंदे शेतीचाच वापर किंवा कृतम असं तुम शेतीचा वापर म्हणजे खत शे खत अस सेंद्रियच वापरलं. पाहिजे असं रासायनिक वून त पिकता जमीन नापिक बनते ततच नाही काय.
हो ना अगदी बरोबर आहे. आणि मेहनत आणि वेळ पण आपल्याला जास्त लागतो बरं म्हणजे आता तण काढणी किंवा खत काढणी निर्मितीसाठी जास्त शारीरिक ्रम आणि मनुष्यबळाची गरज आहे महत्त्वाच म्हणजे
ह नाही श शेती म्हणजे जास्त वेळ लागते म्हणून ती रासायनिक शेती करण ह बरोबर नाही. थोडा वेळ जरी लागला तरी चालेल पण चांगली पद्धतीने शिंद शेती केली पाहिजे.
हो ना हो ना अगदी बरोबर आहे तुमचं आणि हो. उत्पादनात आपल्याला घट पण मिळते बरं म्हणजे सुरुवातीच्या काही काळात रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळताना. किंवा नंतर बऱ्याच उत्पादनात दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत घट येऊ शकते बरं आपल्याला
हम्म सगळ्यांनी संद्र शेती केली पाहिजे कारण. शेती हा आपला भारतातला कृषी प्रधान देश आहे असं मानलं जाते. ब शेंदे सेतीला
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं.
आणि शेती केल्या सगळे सिटीचे म्हणा इतर बाजार मार्केट सगळे पसें दश तेमु जास्त डिमांड तरी शेंद्र शेतीलाच कारण गावरान पालेभाज्या फलभाज्या पु झालं तर असं शेताचीी पिकवणारे आहेच बिना फवारणीची पदार्थ त्याला मार्केट म जास्त भाव आहे. आता आपण जरी मार्केटला गेलो जरी भाजीपाणाला जास्त भाव कशाला असेंद श गावची मा असते ना भाव असतेय. शेतीमुळे रासायनिक फणी मु रोग होते त्याच्यामुळे जास्त असं जाण भाजीपाल्यालाच भावट ती कशामु कशेंदिय शेती केल्यामु अशेंदिय शेतीचा वापर केल्यामु
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं. आणि मेहनत तर करावीच लागते रासायनिकला बी करावी लागते. त्यांनी शेंद्रेला बी करावे लागते पण जास्तीत जास्त मेहनत बघायल्या ग तर शेंद्रय शेतीमध्येच आहे.
हो त्याच्यामुळे तरी लोक शेग शेती कमी प्रमाणात करावेेत रासायनिक शेती ट्रॅक्टर फरणी लगेचच. त्याटरावर फवारणी खुरपणी नांगरणी सगळे विचार करायचा आता. म्हणजे मेहन तिं कॉटन असे शेतीची
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं पण आणि तुम्ही पण सेंद्रिय शेती करा आम्ही पण करू आणि तुम्ही पण इतरांना प्रेरित कराय की सेंद्रिय शेती चांगली आणि तेच कररं जा रासायनिकर जाऊ नका आणि तुमचा दिवस खूप छान जाऊ आणि तुमचं बोलणं पण मला खूप आवडलं धन्यवाद
थँंक यू व्हेरी मच असंच रिप्लाय देत जा तुम्ही पण
हो तुमचा पण दिवस खूप छान जाव बाय बाय
मू नेक्स्ट टाइम अगय बाई ना